हो
हॅलो
हॅलो
हा बोला काय करालय सा
हॅलो काय नाही बघा. लावरे तू हॅलो
हम् मी पण घरातलंच आवरा आलोय हॅलो आवाज येत नाही?
मधी मधी कट झाला बोला आता यायला लागला
हम् बोला आवरलं
हां हां तुमचा आवाज जरा कट होतो बघा.. रेंज मध्ये या की हां...
बाहेर च्या रूम मध्ये चालले....
हम् आताच व्यवस्थ... मी त्यालाम् म येत येत.. जेवलासा काय? परत कट व्हा लागला बघ...
जेवलीस काय म्हंटलं?
हां जेवलो तुम्ही?
हो मी पण आत्ताच जेवणार बघ...
हां आज वेळ का? का वेळानेच जेवता?
वेळ झाला आत नाही आज स्वयंपाक करायलाच लेट झाला त्यामुळे जेवण पण लेट आज झालय बाकीच
हां हां हां
हां हां हां म काय आणि सुट्टीला गेला नाहीसा? हॅलो हां आद गं गं आवाज जरा कट होतोय बघा तुमचा नाहीत हॅलो
हॅलो
रे रेंज रे नाहीच इत
काय झालं ग? हॅलो
हॅलो
हा यायला का... आता पूर्ण बाहेर आले... हॅलो
हां हां येते हां येत ते ते टावर जाऊन बस
हा हा आ थोडंचं राहिले आता पूर्ण बाहेर आले पायऱ्या पाशी बाक खाली आले.... रोडवर
हां हां
काय माहती आई इथे काय कशी काय लाई येईना झालय काय
काय कार्ड बदलाय आलय बघा तरी..
हा हा हा काय माहित काय रेंज ची प्रॉब्लेम झाल्या काय पावसांमुळे वगैरे काय रात्री पाऊस पडलाय ना आमच्याकडडे खूप....
हां हां हां
आता पण वातावरण सगळं होय गाराटलाय बहुतेक टॉवर ह
मग सुट्टीला गेला नाहीसा? हा हा
सुट्टीला गेला नाही. असं काय म्हटलं हा लवकर आलासा मग अजून मे महिना सपायचा आहे हा हा
लवकर म्हणजे आणि परत जायच आहे फक्त देवाला गेलतो आम्ही
हा हा
मग देवाला नमस्कार करून आमच्या इथं म्हणजे तळवचा देव म्हणतात आमच्या इथं त्यांना
हा
माणसाला गेलते ना
हा
हा तेव्हा म्हण
हा हॅलो
हा येते काय आवाज?
हा येतोय बोला.
हम्म ती जुनी लोकं त्या म्हणतात गमच्या इथले कि जेव्हा रामलक्ष्मण सीता वनवासा ला आलते तेव्हा आमच्या गावातून म्हणजे गेली तर आमच्या गावाची तर डोंगर आहे कणी असा
हा
त्या डोंगरातून गेलेत आणि तिथं त्यांच्या अशा तीन म्हणजे पिंड्या तयार झाल्या शिव शिवलिंग ग
हा हा
हा शिवलिंगच्या तीन पेंड्या तयार झाल्यात अ त्याच्यामध्ये अशा म्हणजे टप्पेवारी आहेत एक मोठी आहे त्याच्यापेक्षा एक थोडीशी त्याच्यापेक्षा छोटी त्याच्यापेक्षा ती तीन नंबरची त्याच्यापेक्षा थोडी छोटी अशी आहे.
हा हा हा
अशा तीन मूर्त्या आहेत ह्याच्या अ अ शिवलिंग ग.
हा हा महादेवाचे पिंडे अस
हा सेम फक् त साईज मध्ये लहान मोठ्या अशा आहेत तीन आहेत. हा मग तिथं ज्या गावातले लोक सगळी जातात मग शक्यतो वार असतो सोमवारच वगैरे जाऊन पाया पडून ते मंदिर धुऊन वगै की नही, अभिषेक घालून तिनं यायचं असते.
आ हा ह
हा मग गावात अरे कंपल्सरी सगळी जातातच. एक सोमवार, एक सोमवार अस करून जातात. मग आम्ही लय दिवस झाला गेलो पण नव्हतो
आ
म आता म्हटलं खूप दिवस झालेत, आणि त्या साइट नी येणं पण होत होत म्हटलं, जाऊन येऊया चला.
हुं हुं सगळीच गेल तर सग काय माहित नाही.
होय, सगळीच गेलतो आम्ही.
हुं म ते म्हजे तिनी, हि ते रामलक्ष्मण ह्यांनी तयार केलेलं आहे, कि ते आपोआप तिथून गेल्यानंतर ना तयार झाले तिथं?
ते म्हणजे ते काय कनफॉम मला माहीत नाहीए. पण असं म्हणतात. की लोक की तिथून त्यांनी म्हणजे प्रस्थान केले. तिथं ते थांबलेले व वगैरे असं म्हणजे म्हणतात कि तिथ त्यांनी थांबलेलीत.
हा हा
स म्हणतात नेमक त्यांनी बांधले किंवा ते म्हणजे तयार झालंय हे कन्फर्म कुणालाच माहीत नाहीये. म्हणजे असं ऐकाय कुणाकड न काय आलं नाही, पण एवढं मात्र माहित आहे की बाबा अं तिथे रामलक्ष्मण, सिता तिथून गेलेत.
इथं म्हणजे वस्तीला होते ते.
आता, काय म्हणजे बस तिला होते नाही होते हे पण काय माहित नाही. पण एवढं माहितीये की ती तीतून म्हणजे तीत त्या रोड न गेलेत, ते तिथून म्हणजे तिथं आलते तिथ था थांबलेले का नाही माहित नाही. पण, तिथन गेलेत असं म्हणतात. काहीच
हुं हुं हुं!
ह मग ते पाशाना पण बहुतेक त्यांच्या हिशोबानुसारच त्यांनी ते हे केलेत ग रामलक्ष्मण सीता असं.
हा हा म्हणजे आपल्या माणसानी तिथून गेले तस मग तिथं आणि काय दुसरं काय आहे काय बघण्याजोग की तेवढच हाय. हॅलो!
हा जरा आवाज कट व्हाला लागला बघा परत आणि हॅलो, हॅलो हॅलो हा आवाज येत नाही तुमचा सर्व
हॅलो हॅलो